हॅलो - - हा हा बोल की हा येतोय बघ.
तुझा खूप कमी आवाज याय लागलाय.
कमी आवाज याय लागलाय.
हो बारीक एकदम येतोय.
फूल्ल आहे ग आवाज.
हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो बारका खुप आवाज याय लागलाय.
आगं पूर्ण आवाज वाढलेला आहे खरं माझा.
हा बोल काय म्हणतेस.
येतोय आवाज हां हां तेच म्हटलं बोल काय म्हणतीस. आवरलागलोय बघ घरातलं.
हम्म
हा
चहा, नाश्ता, पाणी झालं का नाही?
आवरलं.
म काय म्हणतय वातावरण पाऊस आहे का?
होय बाई ना सकाळी झाला जरा पाऊस.
हं
सकाळी जरा जास्तच पडले आज फिरायला जायचं पण उद्याला म्हणून.... नियोजन घातलोय खरी पण पावसाच मुळ टेन्शन या लागलय.
कामाच जरा कमी होत आणि आज मैत्रिणी जरा येणार आहेत ग.
हा हा
त्यामुळं का म्हटलं जाऊया फिरायला उद्याला म्हणुनच ठरवलय बघूया आता कसं कसं होत प्लॅनिंग तर केले
ह
पण आता ह ते पावसाचे ह्याने जरा टेन्शन आलय
हा हा
काय करणार नाही खरं जाणार आहे आता नाही फिरायला गेलो तर जायलाच भेटणार नाही ग
होय ते पण आहे खरं आता झालं की माझ पावसा चालू होईल.
होय पावसाळा चालू होणार मग मुलं पण आल्यात सुट्टीला घेऊन जाणार आहे जरा जाऊन यायचं तेवढंच निेवांत फिरून हाय बॅकवॉटरला जाणार आहे जरा जेवण वगैरे करायचं आहे. फिरुन येणार तसंच
ब्लॅक वॉटर कुठ आल हे
हे राधानगरी धरणावरचच आहे. जंगल एरिया फिरूनपण यायला होत आणि बॅक वॉटरला जरा जाऊन जेवण वगैरे बनवायचं आणि यायचं म निवांत फिरून तेवढं वातावरण कसं जरा बरं वाटते असल्या वातावरणाच्या वेळेला
ते पण आहे, खरं जरा वेगळं काही तरी
होय नाही, तर मग घरी बसून कायमच हाय की पार्टी वगैरे असली, तर काय घरी बनवतोयच आपण म्हंनल नवीन काय जाऊन बघूया म्हनलं होय काय करायचंतु तु येशील तुला पण सांगितले आपल्या मुलीना घेऊन यायसाठी
होय आग नाही माझ जरास म्हणजे दुसरं काम असल्यामुळे मला यायला मियाय नही.
हा
नेक्स्ट टाईमाला नक्की येते.
हा ये खरंच की बघायला, छान आहे ग आणि मुलांना पण तेवढाच एन्जॉय करायला भेटतोय.
हम
दुसरे काही नाही मुलं जरा तेवढेच आमच्यात रे काय फिरायला कुठे जायाला भेटत नाही, नाही मग तेवढंच जाऊन एन्जॉय पण होतोय, पोरांचा पण होतोय आणि आपला पण होतोय. आणि जरा काहीतरी वेगळं कुठ बाहेर जायला गावणार नाही, म्हणून तिथल्या येत जरा जाऊन फिरून तेवढंच ये.
ते तर हाय बाई कुठे लांब जायचं, म्हटलीस तर ते वेळ काढाला पाहिजे सगळं जूळून यायला पाहिजे.
होय मग तेच नाही, होत ग कामाच्या ह्याच्यातन वेळच मिळत नाही.
ते पण आहे कर काम पण तुमची भरपूर असत्यात आणि आत्ताच तुमची कामं खरी
होय पावसाळा चालू झाला. मग कायच चालत नाही ने. कामाचं म्हणताना म. दोनी पण मला बघायला पाहिजे. म्हनुनच त्यासाठी व्हय. मग ते दोन्ही पण बघायचं मग काम पण बघत बघत. हो जाऊन ते पण करून यायचं. सगळंच होते हम्म तेच म्हणलं त्या दोघी जण येणार आहे का
हम्म
म म्हटलं जाऊया जरा जेवण वगैरे तिथंच बनवूया आणि निवांत जीव घेऊन यायचं
चालते की मग सगळं साहित्य वगैरे घेऊन चाललात का इकडूनच
जेवणाचं सगळं साहित्य घ्यायचं वाटालाच आणि जंग करून येईल तथच करून खायचं आणि तिथंच फिरायला पण जायचं तेवढंच आणि मग यायचं परत मग काय करणार
मका वेज नॉन वेज
दोन्ही म्ही बे थोडे हाय हा थोडी व भेज आहे थोडी नॉन अष मग दोन्ही पण करायला पाहिजे कि कस बर थोडी जण वेज आहेत त्यांना चालतंय ग पण नॉनव्हेजवाली नॉन व्ज खाणार म्हणल्यावर त्यां करायलाच पाहिजे ते पण हो त्यांना वेगळं आपल्याला वेगळं आता पर्याय नाही दो पण बनवायचं म्हणाय लाग त्यात चुलीवरच स्पेशल आपल्याला शहरातले लोक असतील तस चुलीवरती केले म्हणल्या हाऊस वाईफ त्या म्हणून तेवढ्यासाठी फक्त करायचं
ते तर हाय कर पाहिजे त्या परत परत आणि असं बाहेर गेला क सु वेगळं छान लागते घरातलं काय रोजच आपण घातोय
हम्म घरातल्या रोजच्या जेवणाला एक हे असते जसे चवल असते ग जी आता आपल्याला चुलीवरती करून आणललेय. पन स्पेशल आपल आपन सोता बनवून तिथं दया तिथं खान.. एक वेगळंच असतंय नाही.
ते पण खायचं वेगळं काहीतरी नवीन जग.
होय करून खायची पण हौऊस वाटतया.
आणि मुळात काय सगळी असल्यामुळे ते कधी? स्वयंपाक झाला ते पन कळत नाहीये?
असं करत करतच दिवस पण जातोय आणि मजा मस्ती पण होतं त्या. सगळंच होतय. अन त्याचं बॅकवॉटरला घेतं जाणार हाय म्हंजे? तिथं पानी पन तो. तिथल्या तिथं करून खायाला. सगळंच होतय. फिरणं.. दोन्ही होतय ग! म बघत बघत ते.. पन बघत करायच. तिथंच काम जवळ हाय. म दोन्ही पन होतय. काय? काम पण पलीकडेच चालू हाय. हो, कामगार हायेत ती तं त्यांचं पन बगायचं. सगळंच आमचं सगळंच नियोजन होतय.
म मस्त हाय. म्हणजे दिवाळीत पन एन्जॉय हाय म्हणावं.
होय. उद्या फुल एन्जॉय. तेच म्हणूनच म्हणलं, तू पण आली असतीस म्हणजे, फक्त तूच राहिलीस. तेवढ्यात ना! सगळ्या जणी मैत्रिणी मैत्रिणी चालल्या रिकामा ऑडिओ
बघूया कस कस काय काय होत नियोजन? तुला सांगन मी. आणि काय हाय तिथं असं बगन्यासन? तवाच त्यांना सांग फक्त चा
नाही जंगल एरिया आहे कीं. तेच करनार. नाय जेवण करून, जेवणार.. आणि आवरायचं तिथलं. आणि तिथून खाली आ अभयारण हे बघायला जाणार आहे.
आ हा हं हं
अ जंगली जनावर भेट भेटले तर भेटले बघायला म्हणून ते दोन्ही पण करणार आहे. मुलांना पण जरा जंगल प सफारी पण करायची हाय दोन्ही पण साठी जाणारां पर्याय नाही होय ते पण चालतंय नय सोबत हे ते सगळच होतंय आपले पण तेवढी ही होत्या मग सगळंच बघून यायला गावतय हूं म पण तेवढच एन्जॉय करत्यात आता झाले की सुट्ट सुट्टी संपत आल्या त्यांच्या त्यांना कुठ घेऊन जायलाच भेटत नाय.
तरी सांगतात इकडे या पंधरा वीस दिवस शाळा चालू व्हायची
हं म्हणूनच की, ते पण होतय शाळा चालू व्हायच्या आधी आण आता सगळ सुट्टी म आता फिरायलाच गावलेली नाय ना त्यांना जाऊन यायला
हा मज्जा हाय नं ग
कामाच्या ह्यांन ना आम्हालाच न्ह्यायला गावत नाय ग तरी पण असंच
किती दिवसाची हाय ट्रिप दोन का तीन
साची हाय बघ आज येणार आहेत संध्याकाळपर्यंत दुपारी उद्या दिवस बर एन्जॉय करायचं म झालं एक दिवस तरी फुल एन्जॉय करायला भेटतंय. म बघूया पुढचपुढ त म थांबतो म्हणली तर थांबायचं व्हय उद्या सकाळी लवकर निघणार इतना म नाश्ता करायच आणि जायाचं बाहेर पडून
व्हय तू चाल घे जरा
म्हणून दोन्ही पण होतय ग म जेवण पण आपल्याला तिथं पण करून संध्याकाळी मग जरा वेळपर्यंत फिरून संध्याकाळी हॉटेलच जेवण जरी बाहेर पडलो तरी चालत
तिकड आपल्या अंघोळ पाणीची सोय मग का तिकडच आपलं सगंळ होत तय नय
होय होय आता अंघोळ करायला बाहेर की जातात की नाही मी त त्या कॉटरला भेटल की मग तिथंच ब हे करणार नाय निवांत
विषयच नाहीय काय
तेच की दोन्ही पण होतेय म्हणून जाणार
बेस तरथे एकदम मस्त प्लॅनिंग
हो ते कसं आमची पण मैत्रिणी पण भेटतील ह आणि पूर्ण पार्टी पण होईल सगळ्याच आहे ना धरले बघूया मग काय काय करतत अजून कस म्हणतील तसं आता आल्यावरती बघायचं काय करायचं हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हम्